आ!
हा! जायच नसतय मी काय केलंय.
च काम झालं चालु केलता मम्मील कॉल.
मम्मीचाच आलथां तिकून, तिकून आलथां मम्मीचा. सकाळी, सकाळी.
पावणे येल काय कोनी?
नाही, नाही आमच्या आमचेच हे.
आज काय घराच्या बाहेर निघायचं काम नही.
हूं आज थंडी वाजूक नाही जास्त.
घासावा घुसावा झाड्यात.
हूं तो आसा बदल. तुम्ही, तुम्ही काय करु राहील्या.
आताच जेवण झालं, तुला फोन केला न तेव्हा जेवणंच करत होते.
म आत्ताच झालं, खरंच आत्ताच झालं माझं.
तवाच आत्ताशी अजून जेवणच चालू होत. वर ये वर.
मग मी काय नुसत जेवत, मम्मी आम्ही मम्मींन सोबत जेवत होतो. म चालत फोण पाहन कही
जेव ना काही.
काही नही काय चालू काही नही, तब्येत बरी आहे का? दोन दिवसच फोन बंद होता.
भैयाला केलता फोन.
त्याला आणि केला त्याला फोन केला तो म्हणतो मी कामात आहे.
त्याला फोन कट करायची लई गडबड राहती.
त्याला अस वाटत कधी फोन कट करू कधी नि आल्यावर.
पुढे होऊन तर कधी फोन नाही करीत.
हम्म कामात म्हणजे ते
हाव ग
ताईन ते
ताईन तेन जाईलये कंपनीत.
हा का पाण्या -पाऊसाचबी.
आणि मग तिथ गेल्यावर एकदा जाऊसतंवर नेऊसतवर एकदा गेल काय टेन्शन मध्ये
हा पण पाऊस सकाळचा चालू आहे ना रात्रीचा डायरेक्ट.
हा का
हम्म
बाकी
काही नाही बयी आराम
मम्मी
काही नाही तोच
हा का
हम्म चालू आहे गप्पा.
आवाजच नाही तुझा क्लिअर चांगला.
आग रेंजच राहत नाही. बाहेर जायच जीवावर येत. ऐवढी थंडी आणि घरात रेंज नाही.
बर बोल बयी तिथूनच बोल.
इथूनच बोलू.
तिथूनच बोल. थंडीत नको जाऊ.
हा तुला पैसे कामवाचे असु दे आहे ना पैशे कमवायच काम चालू असल म्हणल.
हा मग काय ब्लाऊज शिवण चालु आहे मस्त.
तू नाही करा काल शिवाच आनखी तसच कट
आग माझं वडोदला आहे ना मशीन. नाही तर शिवल असत.
बोल ना अजी बर हाय का. मीनताच ग किती दिवसच आणून टाकलेलं आहे त्यांनी.
हा, कस साध आहे का डिझायनर हाय.